हॅलो.
हॅलो ह. काय नाही चाललेय स्वयंपाकाचं बघाय चाललंय आता स्वयंपाक करणार आहे.
हो काय नाही बघा बसलोय
अ हे तुझ्या ऍडमिशनच काय झालं ऍडमिशन घेतलं पुढे
ऍडमिशन घ्यायचय एमसीए ला अजून रजिस्ट्रेशन तीस तारखेपासून चालू आहे तीस जून जून पासून
ह सुट्टीला आली नाही किती दिवस झाल बोलाय लागल त तुला
सुट्टीला व कुठलं काय आहे की रजिस्ट्रेशन कधी चालू होतय माहत नाही काय नाही म्हणूनच के आलो नाही
हम्म कसं काय चाललंय हॉस्टेलच जेवण बिवण कसं आहे काय
हा की बरं हाय चांगलं आता घरचं ते घरचंच असते मेसच एवढं काय नाही ते सगळं एवढं एवढं करत असतात सगळ्यांना जास्त क्वालिटी क्वांटिटी म त्याच्यामुळे काय नाही तेवढंच
खरं काय आता पर्याय नाही का नाही अभ्यास करायचा पुढे शिकायचंय मणल्यावर काय काय असेल ते केलंच पाहिजे ऍडजस्ट केलं पाहिजे
होय बरोबर आहे कारणता कुठ आपला कोल्हापूर जिल्हा आणि हे ते सोडलं क नाही असं व्यवस्थित खा जेवण अस कुठ नाही प्रॉपर
बाहेर.. म्हणाल्यावर काय? जेवणाच हालत सगळ. आता शाळा शिकायच म्हण बई करायचं कस? तर हे एवढा तर ला
होय.. होय. आणि हॉस्टेलच पण कस स्वतः करून खायच म्हणल तर स्वतः पण करून खाऊ शकत नाही. कारण हॉस्टेलमध्ये गॅस तेन काय अलाउड नसतय? मेसच कंपल्सरी लावायला लाग
हा.. हा. त्यामुळे त्यांचच म्हणजे हे करायच? जेवण बिवण सगळ त्यांचच.
जर रूम आपण स्वतः घेऊन राहिलो? तर एक चालतय. तर मग आपण करून खाली त चालतय. नाय तर ह्याच्यावर चालत नाही.
गोष्टीच म्हटल त्यांच सहन केल पाहिजे?
होय.. तेच की त्यांचच घ्यावा लागतय? हायत हाय बर्‍यायत.
पटवून घेत्यात काय?
घेत्याच आता त्या ओळखीच्याच झाल्यात. त्यामुळ त्या घेत्यात पटवून. म्हणजे.. माझ्या रूममेट तर चांगल्यायेत. होय.. बाहेर ते दुसऱ्या रूमध्ये तर नाहीत? म्हणजे साधं गरम पाण्यासाठी ह्याच्यासाठी भांडण बिंडन लई असतय?
होय.. तस पोरींच कस पोर पटवून घेत्यात. खरं पोरी पटवून घेत नाही अस हो आता आमच दिदीच नाही का? कस्तुरीच कस्तुरीच पण तसच? पुरी पटवून घेत नाहीत्या. ह्याला स्वयंपाकच हे नाही ते नाही?
होय.. ती पण किती त आता एकटी राहते ना खरं?
अ.. नाही. आता दोन दोन हायेत की आता. एका ह्याच्यात दोन दोन हाय? हा दोघी दोघ होय.. दोघी दोघी राहत्यात. म्हणूनच ग ती सुट्टीला आली त्यावेेळला तुला बोलवलेल सुट्टीला ये. म्हणून सांगितलेय तुला.
होय.. तव्हा मी हित नव्हतो वाटत हो? मी कुरू आपला होतो वाटत तव्हा. आत्यांच्याकड गेलतो.
ह.. मग तुझी अन तिची गाट पडली अस
होय.. होय.. भेटायच होतच की मग मी म्हणली सोड दीदी आलती. खरं काय नव्हतंच मी पण.. बरोबर मी दुसऱ्या दिवशी आलो वाटत. ती गेलेल्या दुसऱ्या दिवशी काय तरी.
हा.. त्यामुळे मग आठवण काढायला लागली ती म्हंटल आता गेल्यावर फोन कर म्हणल तिला तिला म्हणल सुट्टीला बोलवल होत तरी पण आली नाही ती? मामाच्या गावाला आल्यावर ये मून सांगितलेल तिला. तर काय आली नाय? आता नंतर कधी येणारये इकड?
आता बघू की? आता पेपर सपत आला सारख आता झाल्यावर यायच.
आठवणी ना. सगळी आठवणीना काढत्यात माय मी पूर्वा.
हा.. येतो की.
दीदी कधी येणार हाय? दीदी कधी येणार हाय? विचारत असत्यात.
मी येतो की आता आल्यावर येतो.
आणि काय अभ्यास चांगला करा.
होय.. होय.. करतय. अनुष्काच काय काय केला ऍडमिशनच ते?
ऍडमिशन केल की.. झाल की ऍडमिशन तिच परवा
कुठ केली? दिव्या बातिला. हा म्हणली मला परवा केल. म्हणून..
होय.. होय. लिही. आता बघा एखाद्या पावसाच्या तिला कसं जमल ते.. तस आता?
होय.. पावसाळ्याच जरा जाऊन येऊन हालच होतात सोडा?
ते नव्हे. जरास येऊन जाऊन म्हणजे बघितल पाहिजेत. एकमेका गाडी हे केली तर चालते स्टँड ला येते. खरं तिला जम जमते कस? ते बघितल पाहिजे पहिल?
स्टॅन्ड वर ते कॉलेज किती अंतरावर आहे त्याच्यावर मग कळणार तर जवळ असल की पाच मिनट इथ- तीन बत्ती एवढं आपल्या घरापासून तेन तर असलं तर चालतयं चालत जायला.
जाऊन येऊन करायं म्हणजे काही हे नाही. आणि कसं कोल्हापूरला तिकडे पाऊस पण जास्त असतं. नाही पाऊस जास्त असतोयं.
होय तेच की.
हा त्यामुळे ते आणि तेवढं एवढं. दोन तीन महिने तेवढं जमायं पाहिजे.
हो आणि गाडी घेऊन जाणं पण शक्य नाही हो तिला एवढ्या लांब.
तेच सांगलेली पावसातच जमायचं आवघड आहे तिला आता.
इकडचं कोण तर असत एकाद दुसर हिच्या सोबतीला तरी एक चाललं असत जाऊन येऊन. म्हणाला.
हो मग मी म्हणतेय की तिला आता बघूया ती भुगड तिझी एक मैत्रिण आहे. तिला तर ती घेत्या का बघुयात. तिन जर घेतलं तर मी सांगालोय दोघी मिळून गाडीवरून जावा म्हणून
नाही ओ तिझं कुठं. वय बसतंय आठरा कंप्लीट लायन्स नको काय असं कसं म्हणताय.
लायसनच काय ती लय आहे सोडा आता कच्च लायसन निघते की लायसनस
हा लर्निंग लायसन्स मिळतयं खरं तरी पण तिला असं. एवढ्या लांब कधी गेलेली पण नाहीे ना ती गाडीवर जरा असं तिला एकदा दोनदा काका बसून माग जायला पाहिजे असं करायला पाहिजे तिला जरा. अन हायवे लागतोय ना कसं पण गाड्या मारत्यात.
होय आता तेच कसं कसं ऍडजस्ट होते बघूया.
हो थोड्या दिवस तरी तिला हेच करायला लागणार जरा ऍडजस्टमेंट लइच करायला लागणार आहे.
हो एवढं पावसाच एक दोन महिने नंतर काय एवढं हे येणार नाही.
होय, पावसाळ्यातच जरा.
हो नाहीं तर कसं आणि कोल्हापूरला कसं सारख्या असतात नाही त्यामुळे एवढं.
होय होय सकाळी आता तिचं. कॉलेज नऊला म्हली मगं नऊला म्हणल्यावर जरी सातला सव्वा सातला जरी गेली. पाच पाच मिनिटाला गाड्या आहेत सकाळी साडेसहा पासून कंटिन्यू पाच मिनिटाला गाडी पाच मिनिटाला गाडी आहे.
माझं च डबा आवरायला पाहिजे तेच.
तुम्हालाच आता तिच्या संग तिच्या संग तुमचं पण हालच आहे.
मग ते सांगले माझा आहे सहाला म्हटलं तरी सुद्धा जाऊ शकते.
होय.
कारण आत्ता ह्या अजून तिझा डबा नाही ह्या दोघींचा डबा आहे तर केवढी गडबड उडत्या.
होय.
कधी आठ वाजतात ते सुद्धा कळतं नाही.
माहीच आता आता कायं करा. जावा माहिती आहे का मग रात्रीच कणीक तेन मळून ठेवायची म्हणजे सकाळी उठल्या उठल्या काय भाजी बिजी करणार. त्याची जी तयारी रात्रीच सकाळी फुडणी टाकून चपात्या लाटून दिल्या म्हणजे झालं.
मगं तसच करते की रात्रीच सगळी भाजी बिजीची सगळी तयारी रात्रीच असत्या. फ्रिजमधून काढायचं डायरेक्ट फोडणी टाकायचं.
क आता तिघी तिघांचा डबा चालू होणारं
होय. या दोघींचं म्हटल्यावर एवढं काही नाही तरी आत्ता साहाला उठतेय आता तिचं कॉलेज चालू झालं की साडेपाच ला. उ उठायला पाहिजे बरोबर.
होय होय.
बरोबर साडेपाच ला उठले तरच ती बवणार आहेत तिघींच ममिळून
होय साडेपाच ला उठायचं रात्री झोपायचं जरा आपण लवकर तर काय करायचं.
नाही आता तर तरी झोपतेस की लवकर त्या डब्यासाठी तर दहा साडे जला मी झोपल्याशिवाय त्या बारक्या झोपत नाही.
दमून आलेल्या असत्या दिवसभर
अं काही नाही झोप. लक नाही जागा असते की जागी असत म्हणून मी
काय मग आपणच लव आपणच झोपायचं मग लवकर आता काय करायचं.
ह. हो म्हणजे मग ते मी झोपलं म्हणजे माझच आवलं मग सगळे आपआप झोपलेत लगेच मग सकाळी उठायला पण बरं पडत नाही सगळ्या व
होय तिला पण आता तिच्या मानान ते लवकरच उठण लई लवकर उठणं झालं.
हो साडेसात ला तरी कि तिला ख त्याच्या पण लई लवकर जर उठवलं तर शाळेत झोपणार आणि ते आणि तब्येत बिघडणार.
होय तेच की आणि लहानच आहे व काय एवढं कळतय त्यांना आता
मग तेच की लहान असल्या म्हणूनच जास्त पण लवकर उठवत नाही.
होय.
कारण तेवढं जास्त लवकर उठवून परत आल्यावर झोपली पाहिजे नाही तर आल्यावर हा अस. अभ्यास जाग राहिले क
होय आणि तिला अभ्यास पण किती लोड असतोय आणि
होय अभ्यासाचच लई लोड आहेत आता तीन सायन्स तरी एवढा अवघड आहे काय ते व्हॅल्यू मला गेल्या वर्षीच जरा समजत तर ते ह्या वर्षीच काय कळनाच झालं.
आता अनुष का ह तर वरती घेत्या.
होय नाहीतर मग नंतर क्लासच लावायला पाहिजे काय पर्यायचं नाही.
होय ना तर अनुष्का आली तरी तिचा अभ्यास करताना तो घे म्हणायच माझा रातिला.
हो ते पण खर तचा अभ्यास चालू झालं कितीि जा काय वेळ मिळा पाहिजे ती येऊन तिकड.
होय आता तिचं कॉलेज चारला सुटणार मग तिला यायला आरामात सातबीत वाजणार.
होय नाही लवकर सुटते चार साडेचार ला सुटते वाते कॉलेज
नाही सोमवार मंगळवारी कायत चार वाजे पाच वाजेपर्यंत कायत. बाकीचे दिवस चारला सुटतय मंदी
ह तेच कि तरी सहा सात हो एसटी टाईम पर्यंत साहा सात
एसटी म्हणजे सात चार ला सुटलं तर सात पाच ला सुटलं लं तर आठ धरून चा आलायचच
होर लवकर टायमिंग मध्ये आणि तिथब माई जागी राहते एक एकदा झोपत्या तशीच शाळेत ना आल्या आल्या पण झोपते परत एक एकदा उठली तर उठतना तर उठत पण नाही
मग काय करायचं आता त तिलाच क्लासच लावायचा
हो बघ्या मग म्हंटले की काही नाही आता थोड्या दिवस हे करायचं समजते काय बघायचं अभ्यासाात जरा सायनसच अवड काय कळत नाही मला
होय
म बाकी सगळे विषय काय अभ्यासाचं तिं घेतोय मी अभ्यास तिचा
हो खरा खरं लईच लोड दिला ना तिच्या मानान ह बघा आता क्लास जरी लावला तरी क्लासचा आणि वेगळा अभ्यास मग क्लास लावायचा फक्त होमवर्क सा किंवा हाय ह्याच्यासाठी क् बाकी आमचीगी हुशार म्हणायच अभ्यास घ्यायला घरात नाही म्हणून लावाले म्हणून सांगायचं क्लास
ब आता मग तसंच क आणि एका विषयीच लावायला पाहिजे नाही फक्त आता जरा सायन्सच अवड आहे तेच कळत नाही सायन्स हिंदी मराठी ते काही हे हे येते
हम मला लावताना फक्त तेवढंच म्हणायचं सायन्सच तेवढं घ्या म्हणायचं बाकीचं करत्या घरात म्हणायचं
ह आता बघूया की हिथ आता क्लास आणि कुठलं बघायला पाहिजे कोण कोण घेत्यात ते आणि चौकशी करून ठेवायला पाहिजे ह
होय क्लास बघायचा आता हुडगायचा कोण घरगुती क्लास घेणार बघाय पाहिजे
होय तेच की आता बघायचं
ते सुरव्यांच्यात कोण घेत होत नव्हका आर्याला घातले ति तिथं
हा ते बघूया की रेखा घेत्या तिच्याकडे बघायच चौकशी करून मग
हा
रेखाकडेच बघायचं नंतर पलीकड इथं आहे आमच्या इथं पलीकड ऋतू आहे ती पण घेत्या होय होय क्लास घेत्या
खरं तिला हिज सिलॅबस तेन करायला कळायला पाहिजे कि
इंग्लिश मिडियम वरच आहे ती
हा हा बरोबर आहे ती पण चालतंय किंवा तुम्हाला जरी नाही कळ तरी तुम्हाला पण मोबाईल वर बघून बघून शिकवायला येत की
पॅरेग्राफच काय कळत नाही
ते काय करायचं आता चाटजीपीटी म्हणून असतंय कणी ते कणी त्याच्यावर फोटो काढायच आणि त्याच्यावर टाकायच आणि त्याला सांगायचं सगळं मराठीत सांग ते नेमकं काय घ्यायचंय काय करायचंय ते मग अनुष्का हा अनुष्का आहे तर शिकून घ्यायचं ते त्याच्यावर फोटो अपलोड केला कणी आता तिला काय प्रश्न दिलाय त्याचा फोटो काढायचा आणि त्याच्यावर टाकायचा मग त्याच्यावर टाकलं कणी ते सगळं मराठीत सांग म्हटलं ते सगळं मराठीत तुम्हाला एक्सप्लेन करून देतंय काय काय हाय काय कायआहेय ते तुम्हाला काय इंग्लिश वाचायला येतयच की
होय होय तेवढंच की सांगतेय तेवढाच प्रश्न आहे नुसता आता हेच्यात सायन्स म्हणजे तुमचं कसं आता आम्हाला पहिला नव्हतं नाही प पॅरेग्रफ वर्ण हाय ते काय समजत नाही तेवढं.
हा बघायचं